हॅलो हॅलो हा आवाज येते काय? बरं बरं काय करू राहिल्या, झालं चहा पाणी? हॅलो! हॅलो! चहा पाणी झालं का म्हटलं?
आवाज
अहो चहा झाला का म्हटलं तुमचा
आला का आवाज तुले? हो हो आता आला हो
चहा पाणी झालं? हो गेलती ना हो.
हा.
गेलती मिटिंगले आलो आधीच हो तेही होत्या हम्म चारले आलो घरी आम्ही
हो ना
आता उद्या पासून गटं तयार करायले फिरा लागते मन्हे
हा कुठीसा?
आपल्या गावात कार्ला अन सूनवाळी
हे गट म्हणजे हेच का आखिन्याचे
हो हे अशेच आपल्या गटसारखे
हाव का? ह. ते पाहिजेतच गटात हैना हां असं.
हम्म. गटं करास लागतात ना अजून लय गटं आहेत बाया नाहीत आपल्या गावातल्या तिकडे सगळं ऑनलाईन सगळं दिसते किती बाया गटात आहेत अजून किती गटात नाहीत आपल्या गावची लोकसंख्या सगळं समजतं त्या हेज्यात-
हा हा.
त्यानुसार तेनं गटं करायचे सांगितले आम्हाले
होव काय हा-
आता कारल्याच्या बाया येतिन आपल्या गावांदी त्या अन् आमी तिघी जणी फिरू गावांदी गटं करायले आम्ही जाऊ कारल्यांदी, सुनवाळींदी
हा हा.
सुनवाळीच्या येतीन आपल्या गावात
हा ना
असं आहे आता
हो ते कराच लागते आता ते हा ना हे उज्ज्वला इकळलं बातक्याळ्यातलं आहे ना
हा ते ते आमच्या सोबतच आात बातखेड्यात आम्ही बातखेड्यांनी करतो हो भात खेळ म्हणजे सग सोबत सोबतच करा लागतात सगळे पहिले हिले पहीले फिरायला लागते आम्हाला सगळे मिळून आणि नंतर मग भातखेळ घ्या लागते एक दिवस एक दिवस सोनवाळी घ्या लागते आणि दोन दिवस कारला घ्या लागते
अच्छा!
आणि चार दिवस आप आपलं गाव घ्याय लागते सौंदर घ्या लागते हो असे गट आम्हाला वीस गट तरी करून द्यास लागतात तेले-
हा.
दिवशी म्हणजे प्रत्येकी दोन गट सांगली ते न करायचे म्हणजे प्रत्येक दिवसाले दोन गट झालेच पाहिजे हम्म
आता आली का ल वेळची आली तू ु लय वेळची आली का
चार वाजता पासून आलो ना आम्ही आली घरचे कामं केले झाडझूड भांडे मग मला फोन कठीन ना बाई मी खाली आली की त्या काकूला दाला लावते एवढं बटन व्हटर बंद नाही करत आहेतत पुरीले हक अखा दिवस गमावते आणि या टाइमला रोज या वेळे सांगोड करते
वर गेली काशी म तू
हो नाही तर खाली आवाज नाही येत ना
हा ना माल फोनवर भरला बारीक आते ती बिचारी
आता म बरोबर येऊन जायला वर आली तर
हा ना हा स्पीकरम केल्याशिवाय मला बोलतात नाही
नाही का हे कांचेन म्हटलं निीरा रोज या वेळे सांगोळ करते हा नेहमच आहे तिचा पाच सहाच्या दरम्यान आंघोळ करायचा ते कपडे निव आहेतण काहीच नाही
हा
उन्हाळ्यात तरी काही वाटत नाही बाईले समजायला पाहिजे आता पावसाळा आहे कपडे वाहेत नाही अंूळ स च करा याच वेळेस करते आता म्हणते मला वटर बंद करून दे
ते पुून आल्या अरधचले का मग
नाही आता करून राहिली ना हो केला आता व्हटर बन आता आता गेली बाथरूमी आंघोळीले
आज तरी जरा अस तपलं काही न हे संज चांगलं खुल्लं गेलं हम
हम्म आणखन कस काय बाकी
हा काही नाही वात म हच्
ता
आता काय नाही मी घरीच असतो आारात निघत काही
नाही का चक्कर मारायला नाही जात का वावरात
काही स्थिती नाहीगी नस झाली माय म्ह दन महिन झाली घरात
सांगू माय मग डॉक्टर जोड का के केला जोळ केला लवकर बसवते
हो मग गेलती ना आकोटलेस आकोटलेच चालू होती मग.
हम. माई बाई वरती मग डाळ आल ती बले ते नवीन ते नवीन म तलं डाळ आल त मले मागच्या हफ्त्यांनी कि ते डाळीवर डाळ आली. डाळीवर डाळ आली आहे आण कीन ते लागे सगळे घालायले जर तोंड पूर्ण. सुजलं होतं मला घाल जेवत म्हणजे, आई नाही करताय ना बोलताय नाही येत, जाई म्हण कोणा
हा हा. सांगे उजवला म्हणे बहि लय तिची डाळ दुखून राहिली म्हणे.
दिवस एकदम जेवण बंद होतं माल नुसतं च्याहा फेत जाव.
हा.
ह तर चहा पिला की थोडं बरं वाटे, काही ना काही पाणी नाही, जाईन काहीच नाही. पाणी नाही पेता येत जाय मले हम् हो. बाई दवाखान्यात गेली, त्या दिवशी म पहिल्यांदा गेली, तर आज नाही करतायेत डॉक्टरन फक्त. औषध गोळ्या दिल्या, तीन दिवसाच्या चौथ्या दिवशी डबल बलावल मग.
हा.
त्या दिवशी गेली, थोडंसं तोंड उघडलं, मारलं तर त्यानं इंजेक्शन दिलं, आणि ते तोंड मोकळं केलं. ते डाळ काढूनच टाकली एकदम.
हा ना.
काय.
हा.
हा काय म्हटलं.
का.
सांगना आण कन
आता काय निघवा हे.
बडडे किद्े
आता वाराच काय कामता चालू आहे.
हम्म बड्डे कोणाचा होता म्हटल आज.
आ.
बडडे कोणाचा आता बर्डे स्टेटस पाहिला मी.
काय म्हटलं.
बड्डे बड्डे केला नाही का, साजरा कोणाचा हातच
हो हो बड्डे.
हा.
हा हा.
पाहिला मी बर्डे हॅपी बर्थडेचा ह.
माग केलता मला फोन हे नातीचा.
हो काय. हम्म.
आता उद्या वय होच आहे.
हो काय हम्म.
हा स् कोोराचाता तो बड्डे
ठेवेला आहे ना कोणाचां येतो बलट मॅपट तस पाहिला मग अशी तुमचा.
हा हो हा हे माझ्या बहीणच्या पोरीत.
हो काय.
हा लग त्या भाशीच्या पोराच आहे हम्म.
हम्म आणखीन मग गटाच काय चालू आहे, मीटिंग मिटिंगा होतात की नाही म्हटलं गटाच्या.
कोण
मिटिंगा गटाच्या
हा हा
होतात की नाही
हा ना आता हा आता वयालेच पाहिजे बा तसं तर
कर्ज बिरज कोन गटानं घेला गेलाय तुमच्या गटानं किती गेलाय
हा
कर्ज किती गेलाय म्हटल
पण आम्ही का आम्ही आता आमच चिठठ आता ते फक्त व व्याजाचेच राहिले भरायचे
हो काय आणि सिआ आणि सि आय एफ.
आ
सी आय एफ मतलब सी आय एफ.
आता एक किस्त भरली की आता फाईलच तरला.
हो का म्हटलं ग्रामसंघाचे किती घेतले ग्रामसंघाचे? नाही आमचे चालूचत भरणं.
हा का आता ग्राम संघाचे मागतले होते ब आता काय सांगा.
हो का आतास केला ते ना मागणी अर्ज दिला मॅडम जवळ.
हा हा ते म्हणे मी आज्ञ
हा आज नेला ते ना ते नाही दिला मी दिला आज. हम्म
टाकतो म्हणे मी तीजात. ते पैसे त्या दिवशी टाकले आम्ही ते ग्राम संघाचे. हा त्या प्रभात संगाले हा.
हो जाय. हो कर हो करतो नंतर कॉल आणखीन झाले. का तुमचे फोन कॉल पूर्ण?
कायते?
तुमचे फोन कॉल झाले का म्हटलं पूर्ण फोन करण?
नाही बा पाचच झाले.
झाले का क
झाले किती झाले.
आमाले आता हा तेरावा कि चौदावा
बाप रे मी आज लाहत होती पण मी आठ तिकडे मिटिंगला गेली. हे जरा भरायला नाहीई मग आता तुले. हो ना
ना आता ती शीतल आली तिच चाल हा हम्म त्या शीतलच चालू करून दिला. हो ते ना गेलाय बाई पण त्याला काही समजून नाही राहिलं ते. नाही काय ते समजूनच नाही रायला.
ते करून हे करून राहिल का ते.
हां
कोण नाही करून राहिली ती.
नाही फोनच नाही करवायला ते ते म्हटलं फोन करा तर तेन व्हॉट्सअप वरून मध्ये कॉल केला. त्या त्या ग्रुप वरून
आं
व्हॉट्सअप वरून व्हॉट्सअप वरून केलतात तेन मला फोन.
हा काय
हम्म
हा
हम्म इंग अजी आय मोठी आजी वैभव काकाची आय. ते म्हणते आई कोणासोबत बोलू राहिली तिला म्हटलं इंगडे आजी आहे. त आजी हो हा
येत नाही का इकडे?
नाही ना ते आता गावात नाहीत ना शाळा शिकायला.
हा हा तिकडे असते तर हा.
ह ना पहिले येत जाय ते इकडे दुकानात येत जाय. दुकानात यच जा आमच्या.
हो दुकानात येत जात तुमच्या होरी हम्म. सांगत. ठीक आहे. ठेवा मग टायमिंग आहे संपताला आपला ह. ठीक आहेवा.